हा बोल.
काय चालू य?
काय नाही? निवांत बसलोय. बोल की?
जेवण वगैरे झालं का?
हो झालं की तुझं झालं?
माझं अजून व्हायचं हाय. आता तर त्यांचं दोघांचं झालंय. ना बाहेर पाठवलय म्हटलं जाऊन याफिरू न या जरा.
डुग्गु शांत बसला का?
शांतच येतो ना झोपला होता ना मगाशी इतका वेळ.
हम्म. तेच म्हणलं झालं का नाही शांत?
शांतच हाय. खायल्या वर घातलंय. आले होते दादा त्याला घ्यायला, पण तेव्हा खात होता म्हणून मग परत पाठवलं.
कॉल का लागेनात की माझे काय मेहती मध्येच असं काय होतं की.
तिज फोर जी दाखवत नेटवर्क प्रॉब्लेम आहे काहीतरी इथं या मोबाईलचं.
हा. त्यामुळच नेटवर्क इश्यू असलं की जात नाही वाटत समोरच्याला कॉल.
नाही जातय कारण मी पण मगाशी केली, मला रिंगिंग दाखवतय. पण कॉलच जात नव्हता. त्यानी मणते मी हातात पकडून बस तर ते फोन नाहीच लागलंच नाही आलंच नाही फोन म्हणून
मग एकदा फ्लाईट मोड ला टाकून परत चालू कर की?
बघू. बघताय आता थोड्या वेळानी
हम्म.
बाकी काय जेवलं सगळं उद्याच काय?
उद्याचा आता आणि भाजी आणतो म्हणले ते येताना. आता तर मी पास्ता केला होता खायला. अग काकुनी त्या चुरळीचे वडे दिलती.
काकू त्यांची पण काहीतरी पार्टी झालीया वाटतं.
तेच मला सूरळीची वडी आणि तांदळाचे मोदक पाठवून दिलीय.
बोली नसेल बघितले होते मी मगाशी म्हणला यांची चालू आहे पार्टी वा! चांगलं आहे म्हटलं.
आला होता मगाशी प्रत्या सांगायला, पाऊस आलता त्यामुळे उशीर झाला त्यांचा पा
ते काकुंन कड होती का आरवळे बाई कड?
बहुतेक तिकडं ठेवली असेल. त्यांनी पावसा तर गच्चीवर ठेवणार होते ग कुणाच्या तरी.
पाऊस येत होता ना आज तिकडं बात मगाशी बातम्या मध्ये सांगत होते.
हो आलाय की आता थांबलाय. चालूच आहे तीन दिवस पाऊस.
चालूच असेल, मग बाकी काय अजून? माझं तर अजून कामच आवरत नाही ते दिवस दिवस त्यातच जात आहे नुसता.
मग आज कुणाकुणाला झालंय कॉल करून?
झाले बऱ्यापैकी!
विमानतळाच्या तिथलं आजचं ते दृश्य किती छान दिसत होतं तुमच्या इथलं नवी मुंबईचं.
मी बघितलंच नाही.
मी आत्ता बघितलय मगाशी! आभाळ आलं होत छान असा निळ सर! आणि निळसर काळसर आलं होतं सगळं.
इकड मध्ये मध्ये पाऊस पडायला लागलाय ना आजचा दिवस थोडासा आहे तसाच आहे. म्हणजे पाऊस पडतय जातय, मध्येच ऊन पडतंय. मगाच पासून तस चालूय आता पाऊस येऊन गेलाय.
आणि अशी थोडीशी इंद्रधनुष्याची हायलाइट होती.
असेल विमानं पण जातात ना सारखं समोरून दिसतेस की.
हो!
इथे जवळ झाल्यामुळं बरं आहे समोर सतत विमान जातात येत्यात जातात येतात. दिसत असेल ते सा
इथं तर आता दिसतच नाहीत विमानं. आग ते तिकडून काढले रस्ता तिकडून जातात आणि काय काय तर बंदच झालेत म्हणे.
अजून जास्त काय तिकडची लोकं जात नाहीत ना त्यामुळे कमी होत असतील.
हो ना!
मग बाकी काय आजून?
काही नाही आजचा दिवस कसा गेला कळलाच नाही. सगळ्यांशी ओळखी होऊन जरा बर पण वाटतंय काय काही गोष्टी नवीन ऐकायला मिळाल्या कुणाकुणाच्या.
काय तिला पण काय ऑफिसमध्ये आणि भरपूर काम आहेत सगळा दिवस तिचा बिझीस गेलाय आजचा.
कोणाचा?
मॅडम त्या!
हम्म मला आलता मेसेज मगाशी. मार्केट ला गेलीय म्हणे तिनि.
गेली असेल मग!
हित पण आमच्या काय इमारतीमध्ये चालू आहेत वाढदिवस वगैरे सगळ्यांचे साज, आहे का मित्रिणींचा. तीज्या वाढदिवसाला वर नाही.
जायचं होतं तिकड सगळेजण म्हणजे गेले होते बघितले होत्या. सांगत होती दुसरी एक मैत्रण आहे सांगत होती.
हम्म! तेच आता चालू झाले वाढदिवस कोणाकणाचे.
आता बरेच हे पंधरा ऑगस्टची वगैरे तयारी बी करतील ना आता.
एकच महिना राहिलाय ना आता.
एक महिना पण राहिलाय आणि काय काय आता योजना आहे त्याचं पण काय काय कार्यक्रम करायचं काय नाही असतं की इमारती दरवर्षीचा
हो तुम्हाला बोलवतील की आता काहीतरी बोलण्यासाठी ठरवण्यासाठी?
मीटिंग वगैरे घेतील की आता बघू काय करतात ते. जायचं त्या वेळेला काय नवीन करता येते का मुलांचे भाषण वगैरे असते त्यांना बक्षीस वगैरे देत आहेत ना परत छोटा काहीतरी खाऊ वगैरे वाटप असतो बघू आता काय आणि पाहुणे कोण कोणणार अजून तिथून सुरुवात आहे हची यावर्षी आता कुणाला बोलत काय मिळते
चांगलेच कुणाला तर बोलवतील आता नवीन कोण आमदार खासदार झाले अस त्यांना बोलवतील
हम्म गेल्या वर्षी त्यांना होतेमच्या इथले एक आहेत आर्मीवाले काका त्यांनी नियोजन केलं होतं गेल्या वर्षी सगळं छान केलं होत पण त्यांनी कार्यक्रम वगैर एकदम मस्त झाला होता
ह् यावेेळेस पण काहीतरी आज चांगलं करतील किंवा अजून त्याच्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करतील
करतीन दरवर्षी काय नाही काय तर नवीन असतच आता दहीहंडी वगैरे या वर्षी पण छान केले होते आता पुढच्या वर्षी बघू मला आहेहायला पण कृष्ण बनवायस माझा आहे तो विचार
तोपर्यंत त्यांनी चालायला वगैरे पण लागला पाहिजे की छान
लाग बघू किला लागला नाही लागला तरी सुद्धा मला त्याने उबर अबर राहतय ना बसला करून टाकायचा ोतर वगैरे तर आहेच की चांगलं मस्त फोटोशूट वगैरे करायचं त्याचा
हो छान वाटेल ते
त्यामुळे म्हटलं करून घेते बघते आता काय काय कारण
म्हणजे आता नवीन नवीन काहीत काय केलंच पाहिजेी आता लहानपोरांचं आता बघतची आणि ॲक्िव्हिटी चांली असेल तर कशाला
ते हातांच्या ठस्यांच कधी करून घेणार असते
ना आता करेल की त्यांचे गेलेत ना पाहुणे वगैरे तिने म्हटलं होत मला गेल्या वेळेस आता खाली ते आता करू म्हणून मला आहे वेळस वेळ आहे आता
ती हनी गेली तिची जाऊ गेली
पूजा केली
आता तिचं असेल ना पण त्याची डिलेिवर्हरी झाल्यावर जावं लागेल गेल्या परत इकडं हम् तेच की पण जावं लागेल ना
एक दोन दिवसच जातात त्याने ती जाईल तिच्या आईकडं त्यामुळेग काय प्रॉब्लेम नाही आहे त्यांना
आणि हिचं पण जॉब असत इत की इथे चाला
जॉब असत त्याबर तर तुम्ही जातच नाही जास्त करून कठं
कारण ऑफिस वगैरे ते करावंच लागत नाही तर त्यांच्या पण ठरलेल्या अस आहेत ना कुठं कुठं बाहेर जात आहेत की सारखं
ते त्यांच्या ऑफिस छान आहे मला आवडतं त्यांचं की कुठं कुठं जातात पण मला
त्यांची महिन्यात ना एक दोन वेळा आता ट्र्रीप चालूच असते सारखी
मेन म्हणजे पोरग एकक्टर राहते ते बरं आहे
त्यांच्याजोब आहेत तेी सांभाळायला म्हणून तर कोण तास मोठे लोक पाहिजेत घरात
मी आज पण सगळीकडून तेच ऐकली घरात कोणतरी मोठं पाहिजे त्यांनी सांभाळते
आता कमी कमी झालीत पण ती गोष्ट दिसत असणार इथ तर बघतो ना प्रत्येक जण बघतो त्यांचं त्यांचं छोटं छोटंच कुटुंब राहतो क्चित लोक आहेत त्यांच्याकडे आजी स आई वडील आहेत त्यांचे
हम्म मला पण आज तेच सांगत होते सगळेजण की क्वचितच लोक राहिलेत आता सगळीकडें
नंतर आता इथं आमच्या जर आमच्या इमारतीत तर कितीस जण आहेत त त्यांनी बायक आठवत घरात मुलं सांभाळायला आपण कमवतो त्याच्या शारदा त्या जो जो हिस्सा्या काय बायकांच द्यावं लागतं पगार म्हणून मग काय उपयोग होते नोकरी करून तरी आणि काय संस्कार होणार त्यांचे कोण आपल्यासारखं सांभाळत नसतं
पण मेन म्हणजे विश्वास विश्वास पाहिजे
क व सम क पण लावला ते बोलत होती मलाी म्ह मी बघत असते कारण शेवटी किती पण केले तरी आपली पो यत
आता परवाचेच एक किस्सा ऐकलाय मी एक घरातली चुलत काकू आहे रागाच्या भांडणाच्या भरात दोन महिन्याच्या बाळाचा पाय मोडलाय
बापरे आयता बाळा का फ स काळ दोष आहेत पण तुम्ही तुमचं काय तरी करा ना मोठ्या लोकांना त्यांचे काय तरी आातपाय मोडा तुम्ही लहान मुलांचा दोष त्याला काय करतंय आणि त्यांना हातलवडतंय मला रडाय लागलं तरी सुद्धा माझा जीव खाली वरत साधा त्याला इंजेक्शन देताना मी रडते अजून
काय नाही की कोणाची कशी बुद्धी चालती त्यांनाच माहिती त्यांना का दया बाया येत नाही काय माहिती कोणावर
माणसं नसतील तर राक्षस असतील
खरंच त्या मुलीच ऑपरेशन आहेता
अ घडे बाई काय सांगायचं म्हणून तर नकोच घरातली लोकं अशी तर बाहेरपजून कुश कोणाच काही सांगता आहेत ना तर कोणावर विश्वास पण नाही आहे
आपले बर कोणाकडे द्यायच्या असं नाहीचं राहिलेलंच नाही काही त्यापेक्षा नकोच
चालते मग चल घ्या आवरवरून काम करूयात नंतर हो हो चालेल हो बाय